हो.. हां.. हां.. बोलां, बोलां हो येतोय येतोय चांगला येतोय बोलां बोलां
हां.. पाऊस आहे कां तुमच्यांकडे?
अं.. नाहीं मंग अशी अं थोडांसां- थोडासां अगदी बारीक बारीक आलां.
हां.. हां
हां असं वाटलं की आंता झालां वाटतं चालूं हुणे वरं ती ढंग वगैरें विटलां, मी म्हटलं चालूं हो पाऊस असं, तो ढंग कुंठे गेल्यानंतर कांहीं कळलंच नाहीं नाहीं म्हणजे तो थोडांस आपला आलेला हां तेवढा दाखवून चु- गेला, हो.. नां किती पाऊस पडे
सुरूं आहे दुपारी सकाळंपासून जरा आबांळ आलं होतं दोन- तीनं दिवसं झालं येतय पणं असं वाटतं तरं येतय कां नाहीं येतय कां नाहीं.
मंग, मंग भाग्यवांन तुम्हीं
हो नां हो.. हो पाऊस असं मी ऐकलंय कुठं तरी पाऊस पडणारे आहे भाग्यवांन आहेत म्हंणे, थोडांसां अं.. थोडंसं चं येतय असं जास्तं वगैरें नाहीं येतं.
हं.. बरं आमच्याकडे ऊ.. ऊंन आहे ऊंन
हो, कां-
हो, हो, हो.
हो. नाही एवढं नाही, आमच्याकडे चालू आहे.
सकाळी थोडासा अगदी किंचित आला, आणि नंतर
हां ह. आ ह्ह्ह्ह काय म्हणायचं त्याच्यामध्ये, माणसांनी झाडं ठेवली नाहीत यात कुठच काय नाही.
वृक्षतोड.
हो ना. त्यामुळे जास्त तर म्हणजे, पा पावसाचं वृक्षावरच असतय ना झाडांवरच.
हो, म्हणजे घरात तर लगेच तयारी झाली की, चला आज पाऊस पडला तर संध्याकाळी गरम -गरम भज्जी.
ती इतकी फेवरेट आहे हो. हा, हा.
नाही, नाही पडेल असं पडावं, थोडस कारण बघा ना आता अर्धा जून झाला ना दहा दिवस राहिले अजून.
तेवीस ला तर कन्फर्म म्हणजे, आता हे येईल म्हणून सगळे लोक हो पण आता बघूया आता, बातमीत सांगयत पण आता
हां हा, हा, हो ना.
पाऊस जेव्हा पावसाशिवाय, फुकट हाय.
होय पाऊसा शिवाय जीवनच नाही आप आपलं जीवन सगळं पाण्यावरच अवलंबून आहे, ह पण हे मानव जाती जे आहे तिला बेकार आहे, कारण त्यांनी बघा ना वृक्ष सगळे जंगल बरं तोडले अस स्तःचे घर उभे केले त्याच्यात, कुठे पक्षी बघायला भेटत नाहीयेतं प्राणी नाही येत.
अहो पहिल्यांदा किती चिमण्या असायच्या चिमण्या
हो खूप असायच्या, आमच्या आता दारात यायच्या आता रांगोळीत आले तर त्याच्यावरती आम्ही तर त्याला तांदूळ वगैरे टाकायचोत ना, आल्यानंतरन आता तसं काहीच नाहीये, म्हणजे असं आधुनिकीकरण करण्याचे ह्याच्यामध्ये त्यांनी काही पण करून ठेवलय.
म्हण, म्हणजे आमच्या आजी पहिल्यांदी सांगायची की श्रावण महिना आहे ग, चिमण्याचा उपास असतो किड मुंगी खात नाहीत, त्यांना घाल ग भात घाल त्यांना आमच्या आजी सांगायच्या आम्हाला, म, मी मम्मी म्हणायचे असं काही नसतं चल, त्यांना काय कळतय श्रावण म नाही -नाही म्हणते असं थोडी असतं का त्यांना पण कळत, अस आम्हाला म्हणायची आजी आमची लहान
हा, हा. हो ना बरोबर आहे ते म्हणजे अगोदर कस अगोदर आणि असं टाइम घड्याळ नसायच जास्त किंवा असं पंचांग वगैरे नसायचं, पण ते लोक बरोबर सांगायच बघ पाऊस पडणार आहे, ह्या- ह्या दिवसाांनी पाऊस पडणार हेय तस आता, म्हणजे आता सांगता येत नाय उन्हाळ्यात पावसाच पावसाळ्यासारख पाऊस आहे, आणि पावसाळ्यात पाऊस की नाही.
हो आता सगळं बदललंय, तेच
किती ना बेचारे ते पण ते पण चिमणी किंवा असे घरटी बांधतात ना ते खूप आपलं म्हणजे मला तर बघितलंय मी असं त्यांनी हे करताना की बारीक बारीक बारीक बारीक ते असं नार नारळाचं किंवा असं कुठले तरी गवत वगैरे असं आणून तिथे ते असं गोल गोल गोल गोल करून त्यांना किती दिवस लागत असतील.
हम्म हम्म हा हा ते बघा ना अस आपलं इंजिनिअरिंग सुद्धा करायचं करायला यायचं नाही एवढं एवढंच.
हो ते ते त्यांचं कसं म्हणजे अ पानाला हे करणं म्हणजे मी आता एक व्हिडिओ बघितला तर ते पानाला शिवल्यासारखं केलं होतं. त्यांनी ते चिमण्यानी त्याच्यात आणि मस्त तसं ते गगुगुबगुबीत तसं ते घरासारखं केलं हो त आणि त्याच्यात मग ती अंडी होती त्याची म्हणजे अस च एवढं दाखवलंय त्यांनी पण इतकं सुंदर ना ते त्यांचं कौतुक आहे या बाबतीत कि कसं त्यांना ते एवढं आणि दोघंही असतात हा.
हो ते निसर्गाची किमया आहे.
निसर्गाची गिम्या म्हणतात ना काय अम नाय नाय काय नारळात पाणी काय म्हण तात देवाची करणी नारळात पाणी हो हो हो आता
तेनाव ते पण
हो पण हो ना आणि अम हॅलो हॅलो येेतय ना तेच तेच. देवाची करणीच वेगळी आहे सगळी.
हो ना सगळ्याच गोष्टी मध्ये मला तर वाटतं कधी-कधी हे जे पक्षी हे घरटे बनवतात ना मानवाने त्यांच्याकडून शिक कलासवल आगोदरच्या जमान्या मध्ये कारण ना आगोदरच्या जमान्या मध्ये आपण असं बोम म्हणलं तर गोह्यामध्ये असं राहत होतं ना झाडावर गोह्यामध्ये नंतर ना आ थोडी थोडे थोडे प्रगती होत गेली आहे ना. ते असं घरं बांधण्याची बी आयडिया त्यांला अगोदर झोपडीचीच घरं होती ना अस काट्याकुट्या लावूनच केलेली असायची तुम्हाला तर वाटतं . कडून निसर्गाकूनच मानव शिकवला शिकलाय आणि आणि या निसर्गाने ना निसर्गातचाच नाश चालू केलाय त्याने.
हो पहिले काय आता होतं का सांगा मला ते वलकल म्हणजे आपलं हे किंवा पानाचं अ हे करूनच ते अ कपडे म्हणून अ वापरायचे. किंवा अ ऋषी ऋषी मुनी कुठे आता फळ किंवा ते अ जे काय मिळेल राना म्हणजे आपलं जंगलात तेच खाऊन ते ते राहायचे ना हो.
हम्म हम्म हो ना.
नंतर नंतर म ते सगळं पाठ केलं मग ते सगळं मग ने वेगवेगळे शोध लागले असं मग तय पहिली पहिलं वेगळंच होतं ना सगळं असं म्हणजे आपण आता पहिलं जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं ते.
आं तो सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे क जीवन हो तं त्यांच कठीण होतं. पण काही गोष्टी चांगल्या होत्या .
पण का चांगलं होतं म्हणजे आणि आता नंतरच ती नंतर परत थोडं मध्ये मधला काळ होता तो जरा छान होता आणि आताचा जो काळा आला तो एकदमच म्हणजे कि शहरातकडे सगळं शहराकडे वळायचं तिथलंच ते खायचं फास्ट फूड खायचं अ किंवा त्या अशा भाज्या आता आपण म्हणजे बोललो तसं की अ काही फवारलेली असतात हे असतात पण म मधली मधला काळ जो होता ना तो अ खूप असं म्हणजे घरातलंच खायचं किंवा बाहेरचं म्हणजे नाही जास्त आणायचं किंवा
हा.
जवळ पण होत तेव्हा म्हणजे अस की असं जरा होत ना थोडंफार अस- आता काहीच नाही राहिलं हो त्याच्यातलं.
हा ना हो ना आणि
ते देवानीच बनवलंय असं सगळं म्हणतात आता.
हो ना काही देवान नाही आणि शेती पण बघा ना अगोदरची शेती वेगळीच होती आ आता पण काय होते पैशासाठी आधुनिकी करण आधुनिक शेती म्हणून पिकांचा पण त्यांनी सगळा का यापालट करून ठेवलाय कृत्रिम पीक कस आता शेतामध्ये पण असल्यासारखे आहे सगळे ते कलम केल्याने, होन.
म्हणजे माझ्या लहानपणी मी तुम्हाला खर सांगते माझ्या लहानपणी आमच्याकडे पण शेती होती पण आम्ही ह कधी, कधी अस सुट्टी असेल तर लावणीला वगैरे आम्ही जायचो भात शेती पण नाही माझ्या बाबांनी कधी असं म्हणजे आठवत नाही की मी फवारणी करून येतो हा कीड लागली ह किंवा म्हणजे असं भात, भात किंवा कशाला काय नाही शे वगैरे म्हणजे हेच होतं किंवा अ आपण शेणखत शेणकी जे असती वर्षभर जे आपण शेण आम्ही साठवलेलं असायचं तेच आम्ही शेण शेतात टाकून भाजावण करून त्याच्यानंतर मग ती पेरलं जायचं. आणि त्याच्यानंतर हा खूपच चव वेगळी असते. असायची आणि गिरणी सुद्धा टाक टाकल ना तरी त्याला म्हणजे आम्ही सांगायचो की पॉलिश नाही करायचं थोडस पॉलिश करायचं म्हणजे थोडं काळपटच दाणा असा ठेवायचा म्हणजे मग वरचं ते पौष्टिक ते खोलायच मग तेव्हा ते
त्यामध्ये अगोदर काराळे असायचे बघा त्याच तेल आम्ही त्याचच तेल खायचो आता भेटत नाहीय कराळ सूर्यफुल, सूर्यफुलाच
हो सूर्यफुल स
हा त्याच अस गिरण्या असायच्या अगोदर हे सूर्यफुल फक्त घेऊन जायचं त्यांच्याकडे ते मग ते घाणा म्हणायचे आमच्या घाणा गाळून घेता येत हा हो ना अगोदरच हे होत आता काय ना आ त बघायला पण भेटत नाही कुठं.
हो आता मिळतं खोबऱ्याचं, शेंगदाण्याचं काढून हा पण आपण तिथे जायचं आपलं घेऊन आणि मग आपण ते देतात लगेच काढून आमच्या इकडे आहेत म्हणजे असेल घाणे
हा.
ह शेंगदाणा किंवा हे अ काही काही अ जण म्हणजे मी आता गेले होते तेव्हा काडा जेव्हा बदाम पण घेऊन आल्या होत्या एक लेडीज बदामाच. पण दिलं त्यांना काढून अ त्याच्यानंतर हा अ त्याच्यानंतर. तिळाच अ बघितलंय मी काढलेलं आणि खोबऱ्याच आणि शेंग शेंगदाण्याच असं.
हा हा आमच्याकडे अगोदर. बाजूला ते असं याच तेल वापरायचे सूर्यफुलाच. हम्म आणि ते शेतामध्ये तेच असायचं ना. जास्त कळून तर हो आता आता अशामध्ये. नाही आहे.
ह आता आपल्याला पिशव्या मिळतात तर त्याच्यात ते मिक्स असेल नाव.
हा त्याच्यामध्ये सगळं मिक्स कर''--'' त्याच्यावर काय हे नग म्हणजे हे हे करून आलेलं असत त्याच्यावर.
हो ना फिल्टरड हेनी ते काय ते सांगू का मी तुम्हाला कायच. हा प्रोसेस केलेली असते ती शेग''--'' तेल सुद्धा अ काढून आणल्यावर सुद्धा त्याच्यावर प्रोसेस करतात मला असं वाटत ती.
हा करीत असतील ना कारण म्हणजे तिस आ.
तात ना आता मी बघितले तर मला म्हणजे सांगितलेलं एक एकीने की. ऊन ते उकळून वरचा सगळा फेस काढायचा आणि मग नंतर शांत झाल्यावर पण ते भरून ठेवायचं असं सांगितलं.
हो का,
हो हो हो,
बघा असं आजकाल असं चालू आहे.
बोलून मस्त वाटलं तुमच्याशी.
हो हो मला पण ठीक आहे बोलूया नंतर.
हो बोलूया एक मिनिट थांबा हा जरा हो. हो,
येईल तुमच्याकडे पण पाऊस पाठवून देते मी.
हा पाठवून द्या ह तुम्ही नक्की
हा हा ठीक आहे चालतय हो. ओके हो हो बाय.